रिकाम
हॅलो.
हा. बोला.
हा. काय मग कस चालंलय?
छान चालू म सगळ.
जेवण झालं?
होय. हो झालं. तुमचं झालं काय जेवण?
तुझ झालं काय म्हण की.
ह ह
बरोबर. काय नाही. कस चाललंय मग? हॉस्टेल चांगलंय? कॉलेज चांगलंय?
होय. हो कॉलेज तेन सगळं चांगलंय हं. बऱ्यापैकी चाललय. तसं म्हणाव सगळं. म्हणजे अजून जरा क्लास-
कॉलेज कराय.
हो. हो. छान आहे. छान आहे. म्हणजे शिकवाला- आणि कॅम्पस असू दे. की जेवण असू दे. सगळं छान चाललय आपलं.
चांगलय.
होय. हो. हॉस्टेल छान आहे. रूम्स आहेत आपल्या. अ दोन दोन जणांचे रूम्स आहेत.
आणि अंघोळीला सेपरेट आहे का एकत्रित आहे सगळे.
अ नाही नाही सेपरेट आहे गरम पाणी होय होय.
कोणता हम हम. तेच विचारले आधीच पाऊस पाऊस महाय काय तिथं?
बरोबर खूप अजूनही चालू आहे पाऊस खरे म्हणजेच.
हा हा‌.
हंम.
ते काळजी आणि काय गरम राह जरा गार पडू नकोस नाही त सर्दी होईल
होय होय गर म्हणजे आपलं स्वेटर, रजई घरात असलं तर आपल्या असतेच.
फॉक्स.
तर स्वेटर घालून जावं लागतय.
आणि सॉफता.
हा.
सॉक्स ने लाईस की नाहीस.
होय होय आणलोय आणलोय शॉक्स आणलोय स्कार्फ पण आहे.
सारखं हो प.
होय.
काम ते काळजी घेतजा जेवण काय दुपारचं.
आज दुपारचं जेवण आपली साधी पालेवाजी ते‌. अ भाकरी होती आणि भाता आमटी.
सांबारच असेल ते आमच्या इथेच आहे.
आमटी जेवढी नसते जरा लेस अस पातळ असते तर चालते आपलं. मॅच पर डे वय वाटते मला.
नाश्ता काय होता?
नाश्ता उपीट होता.
उपीट होतं.
होय.
रोज काय काय वेगवेगळ असते काय?
होय होय उपीट असते, एक एकदा पुहे असतात. ह काय आपलं इडली. आणि अ रस्ता व्यवस्तीत इव्हिनिंग पड
वडा पण असतोय अ आणि होय होय वडा असतोय आणि अ पोळी वगैरे. तसा आणि वर
होय व्यवस्तीत खात जा पोट भरून.
आणि काय घरात कमी झालंय काय
ठीक हाय.
होय होय खयालोय. जे आवडतय ते कधी कधी मागून खाते.
जास्त जन खातात.
अ ह
आणि मग मैंत्रीण आहेत त्या चांगल्या रूममेट
हायत हायत, छान आहेत तस काही नाही. कि आपलं प्रॉब्लेम भांडायच अस काय नई सध्या साठीतर चांगलं म चाललं आता पुढचं पुढं बघावं लागेल.
काय?
पुढच्या पुढं बघावं लागणार कि आत्ता अ तर चांगल चालय आता पुढं त्यांनी कसं वागताय त्याच्यावर पण अवलंबन आहे.
हां.
हा.
बर. व्यवस्थित त अभ्यास पन करून घ्या. मग कुठे बाहेर गेलेला? नाही आजून बदलडा
नाही अजून काय बाहेर जायचं झाल नाही.
हो काय?
खरं, चान्स मिळाल तर नक्की जाईन. व्हय, जरा बघून येईन सिटी कशी हाये. आणि काय काय तिथं स्पेशल हाय म्हणून
होय, अरुण गेला नाही.
होय ना
तिथं जवळच आहे ना खरं डी मार्ट, डी मार्ट
होय, तेवढं नाही हाय
मग का सामान आणलं ते कुठे जाणार?
आपल्या साध्या किराणा आसपास हायेत थोडया अ मग जास्तच आपलं सामान आणायचं आसल तर मग डीमार्ट ला जातो असं.
होय.
हम्म, होय
काय बाहेरच खायला अलाउड करतात हॉस्टेलमध्ये?
तेवढं नाही खरं कधी कधी तर
चुकवून
हा होय इथं मजा आली
हय
हा हम
जास्त पण बाहेरच खात जाऊ नका असुदे जेवढ्याच तेवढं हा.
अम्म
कधी बाहेर आलीस की चॉकलेट घेऊन जात जा, फळ घेऊन जात जा.
हो ह जा
काय ऐकू ना व्यवस्थित?
हल्थची पण काळजी घ्यायला लागणार ना, बाहेर आहे आता घरात म लाग बाय म्हणजे?
हम्म, फळ पण घेत जा म्हटलं खायला.
होय होय घेऊन येते ना.
हम्. आणि काय? आज काय होत जेवण तुमच्यात?
आमच्यात आज स्पेशल म्हणजे बासुंदी, चपाती होती.
अरे वा! छान! छान! मग कुठली तुम्ही बासुंदी घरात केलता की म्हणजे
नाही नाही, ती वाडीची बासुंदी मिळते तिथंलीच आणली.
अच्छा! अच्छा! चांगली असते काय ती मग?
मग वाडीची बासूंदी चांगली असते.
हम्म.
म्हणून तर आणली. शोधून, शोधून, आणायला लागत.
खूप वेगवेगळ्या प्रकार म्हणजे अ त्या दुसऱ्या दुसऱ्या, फ्लेवरची आलात ना बासुंदी म्हणूनच्या.
अव्वाफजीना फोन केलतीस का?
हो हो केलती, त्यांनी पण बरं हे. आ?
चालूच असते पण.
होय होय वरच असत. आता काय तेवढच टेस्ट नाहीये.
हा.
हम्.
चालतय व्यवस्थित काळजी घे. खात-पित जा, अभ्यास व्यवस्थित कर.
हो नक्कीच, आता असं एकदम हार्ड वर्क करावं लागणार आहे अभ्यास.
हो.
हम्म.
आता हे चौथं वर्ष ना तुझं?
हम्म चौथ वर्ष.
मग ह्या तीन वर्ष घरातच झालं आता चौथं फक्त हॉस्टेलला बस काम का?
होय होय, चौथ फक्त बाहेर.
मग यावर्षी आता प्रोग्राम पण असतील आणि इंटर्नशिप् पण असेल.
होय होय, खूप आहेत म्हणजे बाहेर जाऊन इंटर्नशिप कराव लागतंय.
मग जायला यायला बस वगैरे आहे का गाडी काय?
आपलं बस न ट्रॅव्हलिंग.
आहे ना.
होय.
हम्म.
चाल ते.
आणि काय सांग?
कोल मग कुठं काय अजून गेला नाहीस फिरायला?
नाही मधून तिथं नाही इथं आहे थोड्याफार जागा आहे. राहता ते फ्रेंडस म्हणा आलायता आधी. परीक्षा तर बघून घे नाही एक्झामच. नंतर ला ह क बघायला जायच होता ते आतली.
हम्म.
काय.
हा इकडनं हॉस्टेल मधन मग घरी इकडं आलीस तर इकडं पण ते जरा.
होय होय नक्कीच नक्की एकवेळ झट तिकडे नाही कर. हम्म हो.
तिकडे पण येऊन भेटून जा.
ब
होय होय नक्कीच नक्कीच भेटायला येतो
तर ते खूप दिवस झाला आपण भेटल नाही म्हणजे ते बरं होईल. कि भेटायला आलं तर आपल्या जरा गप्पा गोष्टी होईल.
चालतय तु आल्यावर म माझ्या पण मुलगीला बोलवते इकडे जिजाला पण बोलवते होय की नाही.
सगळे जर आपण गप्पा गोष्टी येतील बसून.
हा.
हां.
व्यवस्थित राहा अभ्यास छान कर.
फोन करत जा कधी तर हा कधी तर फोन.
नक्की करते तुम्ही पण काळजी घ्या खूप पाऊस पडालागलय
आणि काय फोन पे ला पैसे टाकू काय थोडे.
नको नको आहेत आता सध्यासाठी. आ तेवढी काही नाही गरज लागत.
पैस पाठवू काय त्याची फळ घे काहीतरी माझ्याकडनं.
नको नको हाय हायत. परवाच आणल्याचं फळ महह होय. चालतय चालतय
हा कधीतर फोन लावून बोलत जा.
हाय हाय टाइम आहे आपलाकडलो.
आता कॉलेज वरून आलीस ना.
होय होय कॉलेजन आत्ता जस्ट आलोय
नाय.
अण्ण.
नाहीतर आणि काय तर काम असेल तर मग राहू दे ठेवते.
नाहीई नाहीई हाय हाय.
तर.
् हो
मैत्रिणी आज सांगितल्या.
होय होय छान आहे म्हणजे असं. अ इ माझी रूममेट आहे आणि. एक कॉलेज मध्ये दोघ तिघ आहेत आणि बाजूच्या. रूम मधल्या पण थोड फार आहेत मैत्रीणी.
चांगल्या आहे सगळी.
होय होय हाय हाय.
कुणाचा बर्थडे वगैरे आता का आता गेल्यापासून सेलिब्रेशन वगैरे काय.
अजून तर काय नाही खरं एकटीच मी थोड्या दिवसान मग तेव्हा. हाय जरासेलिब्रेशनचचे आपलं प्लॅन प्लॅनिंग आहे.
होय काय.
हो हो
हॉस्टेल ला बर्थडे करायची मज्जा आत्या वेगळी.
ह ह ह, होय रात्री तर आपली प्लॅनिंग असते काय नाहीेत. आवडला येते कधी. कधी कध तेवढं पण स्ट्रिक्ट नाही आधी सारखं.
हाव.
हम्
तिजा काळजी हम्म.
हो नक्की तई
मग कपडे धुवायला वॉशिंग मशीन आहे काय त्यांच हे लॉंड्री.
नाही नाही आपल्या आपणच धून धुतोय ना. क म्हणजे तेवढं नाहीये आ.